हा येत आवाज
हा यारा
काय करताय
काय आहे बा आवरले आता म्हणलं फ्री होते म्हणलं कॉल करूया
अच्छा झालं जेवण
हा झालं की तुमचं झालं
हो झालं
ह हा हा
अज काय स्पेशल मेन्यू
आज आमच्यात मेनू वांगू गेलेला स्पेशल वरल वांगी गेले ह हा
हा तुम्ही अशा म्हणजे शुक्रवारी असं नॉनव्हेज नाही का खात
अ खातोय आम्ही असो पण आज संध्याकाळी असतो अभ्यास काही नसते ह तुम्ही या तुमच्यात असता का शुकुरवारचं कंपल्सरी
हा असतो वैसाच्या वाराला वईस असतो आणि भाजीचा वार अस आहे तर भाजी असते हा आमच्याकडे सुटीचा रस्सा आणि अंड्याचा पोला
कुठे राहता तुम्ही
मी रायगड मध्ये तुम्ही
हो आम्ही इकडं कोल्हापूर साईड ला राहलो बाव बावड्याला
कोल्हापूर साईड ला हा कोल्हापूरची महालक्ष्मी तिकडे का
हा हा तेगढ राहात
अच्छा आम्ही आलेली तिकडे म्हणजे आमची ट्रेन गेली होती ना नरात प एव आल्याार तिकडे हा
रायगडला किल्ल्याला वगैरे किल्ला पशी जवळ आहे काय तुमचं काय काय
नाही जरा लांब येऐतील लांब आमच्या श म्हण हा मग तिकडे पाऊस वगैरे आहे का
हो आहे की पाऊस म्हणजे एओढा नाहीये थोडा
अच्छा अच्ा
सकाळी पडला नंतर नाही मधी खूप होता चार पाच दिवस सलो होता त्यानंतर का ब्रेकच घेतलाय पूर्ण पावसानं
तस आमच्या इकडे खूपच पडला होता आता मध्ये आमच्या इथ पूर आला होता थोडा पाऊस पडला हा
हम तथं पण आजते बंधारे वगैरे खाली केेलेले ह
इकडे खूप जणांच नुकसान झाला एवढा पूर आला होता हा खूपच आलेलाणजे येत दरवर्षी पण एवढा येत नाही आज आता म्हणजे ह्या टाइम मला आला तेव्हा खूपच आला हा म्हणजे आधी पडलाच नाही ना पाऊस पडला तो एक एकदमच पडला त्याच्यामुळे खूपच पूर आला
हो
हां
हा आणि काय म्हणतय
तुमचं कॉलेज किती झालं काही नाही मी आता सध्या घरीच असते
अ मुलं वगैरे
हो आहे एक मुलगा
अ केवढा आहे किती वर्ष आहेच
मला आता तो एक वर्षाचा आहे एक वर्ष दोन महिन्याच आहे
ह
हा तुमचं झालंय लग्न
काय झालेय किमाचं लग्न झाले
आणि तुम्हाला मुलं आहेत
आहेत दोन मुली आहेत
अच्छा छोटे इतक मोटे
हम् छोटे आहेत सहा वर्षाचे क्विन्स आहेत मला
अच्छा मस्त
मस्त कुठलं काय मस्त दमत एक असलेलं बरं वाटत एक एकदा
हा ते तर झालंच पण मस्त ना ट्वेनस आहेत छान मुलट
हा
पण त्यांना सांभाळायचं म्हंटलं की म्हणजे हेच आहे
परीक्षा कठीण आहे
हा ना मला एकच सांभाळता नव्हते तुम्ही दोन दोन कसे सांभालता काय माहितील कारण की एवढा आतरंगी आहे ना हा खूपच वापरे हा हट्ट एवढा आहे ना म्हणजे जे पाहिजे ते पाहिजेच एवढं हटते एवढं लहान अस
हो आमच्या पण तशच होत्या मग थोडं जर मोठं होल तस तसं कमीत म्हणजे त्यांना समजायला लागत ना ह सुरुवातीला जमवतत मुलं खूप दमवतात आपण लडकून दिला येतो आपला जीव
ह ह नाहीतर का मग कधी कधी आपली पण चिडचिड होते का हा एवढं असं करत आणि असं नुसता रडतो हा तर
हो ते स्कीम नुार अडत आपल्याला काय कळत नाही त्यांचा रा दुसऱ्या काढायचा ह असं होतो ना
हा असं आहे माझं पण तस होतं त्यात आपलं काम करा घरातलं हा घरातलं काम ते बाळाला सांभाळा चिडचिड होते आपले पण आणि आता कसं पाऊस पण पडतोय ना त्याच्यामुळे तो बाहेर जायला जास्त बघतोय घरात थांबतच नाही दरवाजा खोलला ना कोणी उघडला की मग हा बाहेर जातो
हा
आणि सारखं पड पडत असतो डोक्यावरच मग ते मला भीती वाटतात त्याला बाहेर पाठवायला घरात पण पडतो हा त्याला घरात जास्त आवडत नाही बाहेरच आवडत त्याला हा
ह तेच म्हणतात काय आणि काय मग घरी घरी काऊन कोण असते तुमच्या
असं म्हणजे
जॉंट फॅमली ना सपरेट अस
ते असं म्हणजे पर्सनल माहिती नाही द्यायची असं नॉर्मली बोलू शकतो आपण हा
हा म्हणजे
म्हणजे असं ह्या ऍप वर हा
ह आणि काय रायगडला बघण्यासारखं काय काय आहे तिथलं
रायगड डला असं रायगड तर आहे बघण्यासारखं खूप छान आहे मला तर खूप आवडला. म्हणजे मी एकदाच गेली होती पण छान आहे मस्त एकदम अस स्वर्गात गेल्यासारखं वाटतं एकदम छान म्हणजे पावसाळ्यात... गेलेली मी ह आणि पाऊस पण नेमका पडला. छान आहे तिथ इकडे असं बीच वगैरे आहे.
कायय म्हणजे असं गडावर रोपवे नं गेलता कीं असं चालत.
नाही चालत रोपवे नाही चालत.
हो रोपवे पण आहे ना तिथं.
हा रोपवे आहे पण ते रोपवेने जाऊन काय अर्थ नाही. आपण चालत जातो ना तेव्हा सगळ्या प्रत्येक गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. त्याच्यामुळे मी आम.. चालत गेलेलो मिस्टरांसोबत मी माझं तेव्हा नवीनच लग्न झालेलं. तेव्हा त्यांच्यासोबत मी फर्स्ट टाइम गेलेली ह.
तेच म्हनत्यात, लई म्हणजे उंच हाय असं म्हनत्यात. ना मी काय बघितलं नाही म्हणून म्हटलं..
खूपच आहे आपल्याला दमायला होतो पार मग आम्ही बसत बसत गेलो.
किती वेळ लागला तरी तुम्हाला वर जायला असं.
तरी खूप आता एवढं आठवत नाही पण खूप टाइम लागला असं.
होय. मग गडावर तिथं काय असं मध्ये मध्ये वगैरे असं. खायला वगैरे काय स्टॉल वगैरे असतात काय गड्यावर असत तस.
तात तिकडे वरती पण असतात मध्ये मध्ये पण असतात.
हो म्हणजे कशाचे असतात भजी, शेव, वैगरे असेच.
असतात आपण घेऊ तसं वडापाव भजी पाणी बॉटल.. चिप्स वगैरे थंडा वगैरे असतो.
हो.
पण ते कसं जरा डबल किंमत लावतात कारण कसं ते एवढं वरती आणतात. मग त्यांचं पण मेहनत असते ना त्यांची..
हा हा.
हा मग ते जरा डब्बल रेट लावतात.
हा हा, डब्ब्ल असत. हा ह इथ ते महाराजांची मूर्ती असं मी फोटोच बघून भारी वाटते तिथं प्रत्येक्षात मेहनत हाय किती छान
गेलेला मलाच खूप आवडलं एवढं छान वाटलं मला तिकडे छान आहे. हा तुम्ही कधीतरी जाऊन या छान वाटतं तिकडे म्हणजे चढायला लाग तो एवढा एवढा हे नाही पण छान वाटत तिकडे म्हणजे असं वातावरण रण भारी हाय एकदम.
होय मग राज्याभिषेक वगैरे असते ना तिथं मग. म्हणजे आम्ही टी व्ही वगैरे मोबाईल वगैरे बघतो ना राज्यात. ते व्हिडिओ वगैरे तुम्ही कधी ब गेलता का कसं राज्याभिषेक ला वैगरे...
छान वाटत.
हॅलो.
तुम्ही असं कुठे फि हा बोला... ला आवाज हॅलो.
रिकामा ऑडिओ
रिकामा ऑडिओ अरे तुमचा आवाज ब्रेक होतय. हॅलो.
हॅलो.
आवाज तुमचा ब्रेक होत होता हा येतोय आता
ेतो ना नाही ते म्हणलं रायगड ला आता येतो का हॅलो
हा येतो येते बोला
हा बस म्हणली हा रायगडला काय प्रसिद्ध आहे खाण्याचा म्हण तो पदार्थ कुठला असा
रायगड ला खाण्यासारखं म्हणजे आमच्या इकडे रायगड जरा आमच्यापेक्षा जरा लांब आहे अ आमच्या इकडे फेमस तरी अस जास्त करून वडापाव अ फेमस आहे पॅटी समोसा वरे इडे जात असत म्हण पण आहेत पण जास्त करून वड पाव
थोडा बहत ले हा तेच म्हणलं काय प्रसिद्ध आहे म्हटलं तििकडं म्हणजे आलो की आम्ही ते आवजून खाईन ना म्हणून म्हटलं तुम्हाला विचारावं काय प्रसिद्ध आहे एक ठिकाणी असते ना काही तर प्रसिद्ध
नाही म्हणजे रायगडला बोलत ते रायगडच एवढं माहती आहे ना मी रायगड वरून जरा खूप लांब राहत पण कस मी रायगड म तेच मोडते ना म्हणून मी रायगडचच सांगितलं तुम्हाला
ओके ओके चालेल
हा
हम ह तेस म्हणलं काय प्रसिद्ध आणि काय म्हणत तिथ वातावरण कसत
आता जरा थांबलाय पाहस मग्याशी पडत होता
हो तिकड त्या साईडला खूप पाऊस असतो ना
हा तुमच्या तिकडे आहे का
आमच्या इकडं आज सकाळीच जरा अस पडला हो नंतर
तुमच्या साईड तुमच्या त्या साईड ला खूप शेती असते ना म्हणजे क कांद्याची बटाट्याची त्या साइडला
कांद्याचे कांद्याचे नुसते आमचे ऊस असव खूप जास्त
हा उसाच पण असते हा. म्हणजे आम्ही ट्रीपला त्या साईडला गेलो का दिसतात ना ती झाडं म्हणजे असं
ह ती सग दिसतात ना ऊस ऊसच जास्त कांदा एवढा नाही पण ऊस जास्त
हा ऊस पण असतो जास्त हा तुम्हाला तिकडेचत असेल ना सगळ म्हणजे स्वस् म्हणजे स्वतःच्या आहेत म्हणजे तिकड त्या साईडला म्हणजे कसं स्वस्त असतील ना तस इकडे कसा महाग
हा हा आहेय तेच रेट असं एवढं का काही सवस्त
अच्छा हा काय पण ज्याची स्वतःची श त असेल त्याला काय मस्त ना मज्जा म्हणजे काहीच विकत नको आणायला आणि आता पावसाळ्यामध्ये कस कांदे महाग होतात ना
हो हो आता मागच झाले ते
ह ना तेच तर
अ
पावसाळ्यामध्ये महागच होत
बर बस चालते ू काय
आं
तू काय म्हणल करते परत आ
ह हा